हॅलो बई नाही हा उठली का रच अ बस तिथच राहुदे तू बोल न मग अय मम्मी तू बोल. नाही का कौन हम्म वरती जाते वर का थांब थांब
हम्म
हम्,, आवाज नका करू रे ऽकाय करतेय. हॅलो,, हॅलो काय करतेस
हो,,
आवाज येत नाहीये.
हो,
मा येतय तुम्हाला पण,, तुमच येत नाही ना मला अय पोरानों,, आ
आवाज एत नाही का
मित्रांनी बाबा
बोलून झालय का ह हां,,
अं
काल करताय तुम्ी,, खेळतेय का
हा
कुठल्या शाळेत शाळेत कितवीला जाते.
चौथी ला
हो, का.
वर त्याला कास पाणी लय बडबड करत्याय.
हो, का.
हाव.
बडबड करू नका माझा कॉल चालू हे.
त्यांना नाही समजत.
नही सुट्ट्या लागले.
हो का
हा आता सध्या तो बोलून घे नको मारून त्या सध्या.
एक
पप्या आलं काय.
मी बाबाकड देऊ फोन बोलायला. देऊ का अ हाऊ कॅन नी
नाही.
हम, आबा.. ओ परी जेवण झालं जेवण झालं का हम्म, काय भाजी केली ती.
श्री स्वामीलीला स्वामिनीला दूध प्यायचं.
पळणार हजार रुपये भेटले आपल्याला.
अग
ए ए बी सी डी लई भारी म्हणतो की. हम्म ए बी सी डी? नई हेच राहुदे. सगळा हेच्यात म्हणजे
नई ना? नई ग नई बोलायच आण इकडे
हम्म. तीझीच एक त्याच्या
फत वाट नाही कळत नई अजून
तीस बत्तीस मिनिट. ते डायनामेट का काहीतरी आहे ते.
हॅलो.
हां बोल.
आवाज येत नाही ना?
येतय मला.
केवढं एवढं बोलू लागलं बोलत नव्हती.
जेवण केलं का? काय केलं?
आम्ही वडा खाल्ला.
काय चालल म्हटलं? ते यारे आलं. दादू? ते अस ते
बोल बोध बोध. इथखाली आम्ही सैनास बोलतय. मग कोन्हे काय झालं
तकडे असू लागले. त्या पाका ला
चाकू ने माराचे
तुमच्या बशी. अ?
ते दुश्मने.
कोणता दुश्मन ए? कोणता दुश्मन ए? वेद्या देडेवकूर
हा? गेला का नाही सांग आता? मेला का नाही? दोन तरी कून घेताय ला. सुरइनस बोलतोय आम्ही. सा मारले जातो आता लवकर.
आ?
मी पंचवीस मारल, किती?
मी इथ पूजा करणार .
जाऊदे आता, छुप छुप के नई.
हेे इथ शिल् ट पाय एक सतरा मीटर वर. दिऊ का् तितीन नाही
तेच्या पूजा कयलाला म्हटलं.
मेथी घेऊन या. घेतल एक दोन मधलं हाय ते. हे आटी पाहिलं का?
हो ल कर
इनवनट्री झाली होती काय? फ्री फयर बोलते सबको कोणते पीक कुठे आपला पीक? कोणत पिक? हे हिथ त पिकी तिथ वरती आपलं तिथं जाऊन दुश म्हण मारयलंच. दुश्मन सर्वात जादा तिथच राहतात.
काय चालु बाकीचं?
हमारे या तो फौग चल रहा है.
ते तिची गाव झाली का? पेरण्याला लागलो आम्ही आत्ताच. स नांगर चूपल्या आम्ही.
यवढा काय कमी आवाज येतोय?
आवाज वाढव.
हा येतोया आता.
हम्म असं बोंड्यावर बराबर येत आयकु.
हा..
हैशा.
तु बसते का? ते पा
ते झालं. भाग न बाबा.
ब का अरे..
रॅमपेश भैया साग हा का रॅमपेश वाला. दातू सांग पटकन दुश्मन कुठय मटाच्या घरात. मला इत, इत लालचिन्ह दिस म ग पुढ सांग आता सध्या घेऊन घेतो. त्याच्याकडे जे आहे ते.
हा.
मोठ ती आमोलून घना कमी नाही.
हे पागल्या हो तुम्हाला कळते का कही.
किंगफिशर घेऊ आपण. अ बाविस, एकशे सोळा पैकी बावीस म्हणजे. कळाला का आता समजून जायतु आता. आटोमॅटिकस कस काय पोहोचले.
शिकलेले काय कोणाला?
आं..
बलाण थोडं.
आम्ही बोलतोच हे काय म्हणताये. पेडा घेता का देऊ का तुमच्या काना खाली. गाडीचा आवाज जरा आला म्हणजे दादू कार लांब जाऊन बोला तुम्ही, काऊन? ओ आक्का दुश्मन कुट आहे गड्या नाही, नाही. आमचे दुश्मन ते आलरे बापरे. तिथ पा शेल्ड हे. हॅलो! हा बोला. बोलो, तुम्ही तिकडे जाता म अंगार ना का इकडे ये. हो का सरकस म जा सर वली आता दहा मिनिट फोण झाला माझा. हॅलो! हा बोला काय होते, कुठे काय होते. नरसिनल किनी आपल्याकड. झालं असलत जेवण झालं. प गेले कोणते भरपूर मोठी आमची आणी. पण त्या आम्ही काही मोजत नाही त्यांना. आमच्या घरात मी स्मट आहे बर का! का गेम त बरर! नाही रे! उद्या तोडा.
हा मग कळल तुम्हाला.
टक्निकल तगळीकडून या फण. अर देव म हिंदू राहिलेर मस्त पैकी बाकीचे पुढेली. अकरा जण बाकी ना अ पण फोन दर ना आत तुला हातात धराल का. हॅलो!
हो, झाल का गं कट केल ना सं केला का? तर म हो ना.
बॉम्ब मारला अस त्याने बॉम्ब. पुढे येत किती जा म्ह त्याच्या बाहेर आपण बाहेर गेल र याच्या बो सरकारच्या. थोडं पारला. पण तिच्यातली आपणची कु जोपर्यंत अर येतच राहिले दादे आता. म्हणजे पाय मी एक कोस एकोण तरी रा आहे. खेळतो का तू पा गेम हे.